हो.
येतो येतो नलक जीवन
हो झालं की तुझ झालं का?
अ झालं आवरून वगैरे पण झालं.
आज काय बनवलं जेवायला
तांदुसाची भाजी चपाती वरण भात होता. याच्यासाठी परत बनवलं होतं ना बण ते तांदूळ मुगाची डाळ गाजर आणि थोडा बीट पण टाकला होता कुकरला चिट्ट्यावर काढून घेतला. त्यात लेट गेली होती ना मध्येच म्हणलं मिक्सर ला काढावं लाईट गेली होती. नाही ग अजून दिलंच नाही ना का दुसरं दिलं ना मग तेट आपलं जे केलं होतं ते त तेदला म का? बाकी काय म्हणते.
काय नाही निवांत झाचालय पाऊस आलाय पाऊस बघत बसला.
इथं पण पाऊस चालूच आहे बा. शाळेतल्या वगैरे मैत्रिणी काही आठवतत का नाही कोण होती का नाही बेस्ट फ्रेंड शाळेतली
शाळेत कोण बेस्टफ्रेंड नव्हतं.
मग कोण होती म तसं.
सगळे बोरिंग पर्सनच भेटले शाळेत
शाळेतल्या काही मजा मस्ती आठवतात का नाही. बाात बीत खाो तक का नाही त मुे आय कि
माझ प्री भात खाण्यासाठी कॉमपटिशन चालू होती म्हण क चेनई असंच की डब्यात पण आधी भात जाऊन आणायचा आणि नंतरन टोपण्यातत पण जाऊन रांगेत उभारून परत य आणि सगळे जण म्हणजे दोघ दोघं करून जात होते. पण जास्त करून मी आणि प्रीतीत जात होतो सगळ्याचे टपनं घेऊन.
बाप रे एवढं.
सगळेच बसून खात होत ग दहा बारा जण. मग काय काय जण काय करत होते अजून जात नव्हते आणायला मग प्रीती काय म्हणायचे जाऊ दे तुमचे टबे तरी द्या टोपणा तरी द्याम्ही जाऊन आणतो.
बापरे बर होत भाई आम्ही नाही मी तर नाही जास्त कधी तरी इथे पण मला ते पिवळाच आवडायचं ते वरण भातासारखं काय आमटे भात ते तर अजिबात आवडत नव्हता मला
ए आमटे भात किती मस्त होता उलट मला तर आवडायचा मला अजून पण आवडतो तो
आता भेटते का नाही का आम्ही ते शाळेत देतेत का नाही आम्ही त ल मजा करत होतो बा मधल्या सुटीत उग ते पवार मामा होते त्यांना सांगायचं, हो मामा आम्ही डबा आणलो नाही हो आम्ही जरा बाहेरन बिस्किट प आणू का? असं खोटं खोटं सांगून पळून जायचं मध्येच आणिण आणायचं बिस्किट वगैरे खायला.
आम्ही त्याचं नव खर बाहेरच नव्हतं जास्त खात. पण भात वगैरे खात होतो, उलट आम्हाला मसाले भात आवडत. नव्हता तो कारण त्याच्यात ते चवळी वगैरे घातलेला असायचं म्हणून.
कधी कधी हिरवी मटर घालायचे त्यामुळे ते चांगलं लागायचं.
हिरवे मटर आणि कोबी घातली ना की चांगलं लागायचं. पण ते नुसतच कधी कधी टो मॅटो बटाटे आणि ते हे घालायचे चवळी त्यामुळं ते नाई, नव्हतं एवढं.
आम्ही तर जास, मी तर कधी नाही बाबा जास्त मी शाळेचा डब्बाच. राधी खायची वाटतं, राधी वगैरे खायचे भरपूर.
राधी म्हणून तर रिकामा डबा न्यायची.
काय काही जण नुसते ताटघेऊन जात होते बाबा.
मी ताट नाही बाबा कधी नेले, पण डबा नेला रिकामा.
लई मज्जा मस्ती. एकदा तर एक आमच्या वर्गातली एक मुलगी हुती ना सुजाता म्हणून त्यांची मम्मी बोर आणून विकत होती. आणि त्यांनी काय काय जणांना तसच बोरातच पैसे टाकत होते. अगं. ते चिल्लर असायची ना आधी, एक एक रुपये. आठ आठ वगैरे मग त्याने काय करणार तशीच बोर ना पिशवीत टाकलं होतं मी कितीतरी, मला चिल्लर सापडली होती माझ्या पण पिशवीमध्ये.
वा.
हा. असं बऱ्याच वेळा झालं होत माझ्यासोबत काय माहिती त्यानी लक्षच देत न्हवते वाटत त्या टोपल्यात. दोन रुपयची बोरं घेतले की चार चार, पाच पाच रुपये सापडत होते त्यात परत.
वा म्हणजे परत जाऊन डबल बोरं आणयची.
बऱ्याच वेळा झालं होतं तस. आणि ते पण मला माहित नव्हतं, मी घरी आल्यावर बघितले होते ना म्हणल बोरात वाजायला लागलंय तस काय हाय, चिल्लर सारखं? माझ्याकडे कुठलं एवढ पैसे असायचे, मम्मी कुठं देत होती तेवढ पैसे वगैरे कधी. मग घरी आला उलटी पालती करून बघितल्या ना त्याच्यामध्ये चिल्लर सापडली होती मला. आणि परत दुसऱ्या वेळेस पण तसं एकदा झालं होतं. म्हणलं यांच्याकडे का पैशाच पाऊस पडलाय का काय?
पैशाचा पाऊस नाही ते विसरून जात असतील त्याच्यात पैसे ठेवलेत म्हणून, किंवा कधी कधी ते उ चलताना त्याच्यात पण जातील हे त्यांना लक्षातच येत नसलं द्यायचे
आणि मोजून कुठे देत होते, मुठ म्हणजे मुठ बर देत होते बाबा. किंवा ते आधी होत मापट माहितीय का, चिपट का काय म्हणायचं त्याला?
चिपट, चिपट.
त्याच्यामध्ये देत होते ना कधी कधी, छोट माप, मॉथ माप. पाच रुपयाला मोठं, दोन रुपयाला छोटं.
आणि एक रुपायाला त्याच्यापेक्षा छोटं होतं.
ह तर त्याच्यात पण कधी कधी त्याच्यामुळेच मला वाटतं त्याच्यात जात होत ते लक्षात येत त नाही ना. हाताने वगैरे मोजून दिलं तर कसं मग, लक्षात वगैरे राहायचं.
हू.
आमच्या वेळे तर आम्ही एक रुपयाला पेरू, दोन रुपयाला पेरू म्हणजे साईज वर असायचं छोट त पेरूवा असाल तर एक रुपयाला त्यांनी कट करून त्याच्यात तिकटमीठ लावून द्यायचे. त्या किंवा मोठा पेरू असेल तर दोन रुपयला द्यायचे.
य द्यायचे परत अननसचे अननसवाले त्याचे काप एक रुपयाला एक किंवा एक रुपयाला दोन विकत होत त्याने.
छोटे काप असतील तर दोन देत होते मोठा काप असेल तर एकच देत होते़.
तेस की आता आणण्यान अशी किंमत सुद्धा शंभर रुपये वगैरे किती झाली का त्याच्यापेक्ष पण महाग पण झाले इथं बघितलं ते आ.. सांगतेत
मी तर परवा दहा रुपये ला एक आणलेय.
वा..
दहा रुपयला... खूप. च.. पण काय माहिती म्हणजे काय झालंय काय माहिती काकानी पण मध्ये.. शंभर रुपयाला पाच आणनणच आणले होते ना त्यांनी पण ज्या वेळेस खाल्लं होत तेव्हा त्याला.. घशात हे झालं होत.
सरस.. स..
नाही.. फोड आल्या होत्या असे लाल लालनी पूर्ण घसा असा सुजला होता.
पायनॅपल काय उष्ण आहे का?
हो. मग, उष्णता असते आणि मग काय झालं ज्या वेळेस मी तीन आणले होते ना तेव्हा मी मी एक कापला होता एक कापल्यानंतर ना ते पप्पा अर्धा खाल्लेच नाही मग मी ीच खाल्ल्यामुळे दुसऱ्या दिवशी माझं पण तसं झालं एकाच अननसमध्ये
तेच मला तर एखाद दुसरा कापच बरा वाटतो एका वेळेला खायला.
अग पण एवढा पण मोठा नव्हता माझ्या हाता एवढे छोटे छोटेच होते दहा रुपयाला.
तेच.. पेप्सी वगैरे तर आम्ही ते मोठेचं दुकान होतं एकदम टपरी टाईप ते बंद झाल्या का काय माहिती नाही आता? मग तिथून पेपसा्या वगैरे घेत होतो मग दुधाचे पेपसे एक रुपयाला साध्या पेपसा आठ आण्यला एक
पण आता दुधाची पेपसीस बंद झाले वाटतात दुधाच्या पेफस्याच भेटत
शकाला का भुमबुम पे.. पेन्सिल वापरत होतो. ते सिरियल आल होती माहिती का शकालका बुम बुम काय पण तसथंस आईस्क्रीम काढलं तर आईस्क्रीम केक काढला तर केक म्हणून आम्हाला पणस वाटयचं आम्ही स्वप्त बघू ब
मी तर ती सिरियल खूप बघत होते नंतर पण, ती परीची पण सिरियल होती बघे एक
हा.. ते पण बघत होते मी पण बरा्याच काही गोष्टी बघत होत मस्त वाटत होत ना मज्जा येत होती
खूप मजा येत होती.
पावसात कुठं छोट्या- छोट्या डपक्यात उड्या मारायं.
हो.. ना
आणि दिसली त उड्या मारायच
आता सगळीकडेच डबके साठलेत पण आता उड्या मारायची इच्छा होत नाही.
आता मोठं झाल्यार काय.. आता गच्छिवर जाऊन भिजू वाटत तेवढंच.
पण नाही एकेकांना ती इच्छा कायम राहती ना जी लहानपणापासून असतीशी
उ.. तस काय.. भेटलं तर करतील पण ग
नाही ग.. असत तसं खरं
काही जण करते.. त त्यांना जर तस समोर कधी दिसलं परत लहान झाल्या जारख तशी ती परत की तिथलं वातावरण आणि तसंच म्हणजे ते डपक बिपकत सा दिसलं असं जर कोण नसतील का तर काय वाटत नाही ते
हम्म.. एक एक जण तस पण जातात तरी पण
श्रीखंडाच्या गोळ्या कवा वड्या ते पण मिळायच्या ते खाल्लेय का नाही कधी?
खाल्ल्या ना भरपूर मी तर दहा दहा रुपयाेचे घेत होते नंतर नंतर
बापरे!.. आम्ही तिथे बोरकुट वगैरे परत. ते फुटाणे तर काय मिळायचे ते लाल लाल त्याला तिखट वगैरे लावून द्यायचे हिरवे आणि लाल फुटाणे
हो.
ते पण बरचदा खाल्लंय बाबा आमच्या तर वर्गातला पोरी. एक बॉक्स ना पेन्सिला आणयचे खायला.
बापरे
माजी तोंड पंढरी पंढरीच.
ह
मी कधीचा खाल्ली नाही बाबा पेन्सिल वगैरे. पल्ली संध्या कोमरून जई साळे तर भरपूर खात होती पल्ली आणि जई जास्तीत जास्त खात सत्यम
त्यामुळेच ते त्रास होते नंतर परत त्याचा.
पूर्ण तोंडं होत पूर्ण ना पांढरे पांढरे झालेले असायचे त्यांचे. म्हटलं एवढं हा बॉक्स अख्खा बॉक्स विकत घेऊन खात होत त्यानी. माहितीये का दप्तरात ठेऊन
हो पण जास्त खाऊ नये म्हणतात ना माती पन्सिल तसलं
खाऊच नाही जे खर तर ते काही चांगलं नाही पण कॅल्शियम कमी झाल्यामुळे ते खात हो ते. ते पडे का आहे परत तर सौर लोक वगैरे कोण यायचं म्हटलं तर ना का एका जणांना छड्या वगैरे द्यायचे ना का ते. पिवळ्या पट्ट्यावर आधी.
हो
काही जणां ज्याच्याकडे आहे ना त्या लपवून ठेवायला लावत होतं द्यायचं नाही कोणच मग नाही हे नाहीये म्हणत होता सगळ्याच
आम्ही तर कधी छडी खाल्ली नाही बाबा आयुष्यात.
पण असं कुणी जर घरचा अभ्यास वगैरे करून आला नाही ना तर त्यांना मारायला असं मागत होते ना कुणाकडे पट्ट्या आहे का द्या द्या सगळेजण ओ सर नाहीये नाहीये मुद्दाम तर अजून तर ओरडून ओरडून पण लयी सांगत होते नाहीये सर. होत गेलं की काय की कालच होती बघा आ. नाही असे करून उगं येड्यात काडत होते सरांना
कारण कोण मार खायचा ना मार नको खायला म्हणून तेवढं
त्यावेळेस त्यामुळच चालतय मग कंटिन्यू करूया बाय.